हा कॉल कट केला का तुम्ही?
हा ते आवाज देत नव्हता मी किती वे हॅलो हॅलो म्हटले. चेक केलं दहा मिनटां वर झालं होतं म्हटलं कट करून परत लावायचं दोपर तुमचा आधला. हम्म असं झालं हा लागल हम्म. काय म्हणत हो त हां मग कााच्या अगोदर टास्क कोणते होते ना.
ते सन्मत. ते म्हणून होत त्याच्यामध्ये ना. स्टोरी वाचतो ना आपण
हा.
शॉर्ट शॉर्ट मध्ये ते स्टोरी रिडिंग होत आणि त्या त्याच्यावरती आपलं म्हणजे काय मत आहे ते सांगायचं.
अच्छा हा हा हा.
ह मग त्याच्यावर तने ठराविक प्रश्न वगैरे विचारलेला.
हम हम हं ह.
त्याच्यावर आपल्याला समत द्यायचं.
ह् तसे टास्क आणि बरे आहे कॉलिंगच्या पेक्षा कॉलिंगाच असं कुणाला करावां कडे. तर त्यात त्याच्याकडं. ॲप कोणाकडं आहे कोणाकडं नाही परत त्यांना सांगयला पाहिजे इनस्टॉल करा आणि असंत तर आता माझ्या बहिणीचा असू मला बहिणीला फोन करायला होत नाही. कारण ती असते जॉबवरर. तिला वळसतो आणि तिला जेव वेळ असतो मला वेळसतो. आता तुम्हाला पाहिलं ना तुम्ही मेसेज केलं कर म किती दिवस झाले दोन दिवस झाले मी तुम्हाला? आज म्हण नाही करा असा विषय होतोय.
मला हाच टास्क घेऊन दोन महिने झाले आणि माझा अजून े पूर्ण व्हायला लागलेय टास्क.
ह का म्हणजे आजता असल बहत आहे. का हा झाल्याशिवाय पुढचा येतच नसेल बहतते एक मे बी.
होय होय. म्हणजे हा सोडून आहे दोसरा एकक चालू आहे अजून माझा
हा हा.
ते व्हॅलिडेशन म्हणून आहे.
हा हा, ते त्याने आसन करत सगळ्यांना का
नाही अ प्रत तेक अ असायन नाही होत, म्हणजे काय असत आपलं आधीचे जे झालेत ना ते चे त्यावरती आपलं काम वैगरे बघून, हा त्यानी वेगग वेगळे म्हणजे आपल्या कामावरती बघून देतात.
अच्छा हा हा हा. ति सानिकाचं पण भरपूर आलं होतं तिचं, तिचं भरपूर टास्क झाले तिचे पण.
हा, व्हय?
तिचं पार अकरा हजार आली तिला.
हा होय माझे पण आहेत, तेरा आलेत. म्हणजे आतापर्यंत, हा अजून आहे चालू. होय, आणि आपण कसं काम करतो त्याच्यावर
त्याच्यावर पण हाय, बरोबर आहे.
हम्म
हम्म, म्हणजे पेसेन्स ठेवावा लागेल बाबा, टास्क कधी पण येऊ शकतो असे. असं नाही का आज आला आणि आता नाही आला असं, ते मला मेसेज आला होता क पुढं ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क आहे, तीन महिने चालणार आहे, त्याच्यामुळे हा कंप्लीट करून घ्या वीस तारखेपर्यंत, असा मला मेसेज आला होता. मिळणार आहे का? हम्म हम्म, मग हे करूनच घ्यावं लागेल बहुतेक कम्प्लीट.
होय होय
हम्म, पण असं होतं का फोन करून बोलायचं काय, प्रत्येकासोबत वेगवेगळं? असा विषय आहे. अशा आता ना आपण नॉर्मली भरपूर काय काय बोलू शकतो, पण बवा असं जेव्हा बोलावं म्हणलं की तेव्हा बोलायला नाही कळत काही. काय बोलायचं? व्हय काय बोलायचं, कळतच नाही, हा असा विषय. आता तुम्ही कशा अनोळखी, त्याच्यामुळे काही शब्द काही विचारू शकतो काही करू शकतो, जे ओळखीचे जे घरातले त्यां त्यांच्यासोबत काय बोलायचं? असा प्रश्न येतो परत, हम्म, ते म्हणते काय माझ्या चार बहिणी आम्ही चौघी जण आहे, तरी एकटीला पण फोन नाही केला मी अजून.
मग काय काय आपण रेग्युलर बोलतोय ते असं कॉलवर बोलून घ्यायचं खातखात.
आणि आपली भाषा वेगळी पडते परत आपल्याला काय बोलणं वेगळं पडतं परत.
नाही म्हणजे मरा ठी आपलं रोजच्या बोलण्यात जसं असतं तसं बोलायचं.
इफेक्टिव्ह नाही म्हणत, स्पीच आम्ही बोलले होते मी, ह्याच्या अगोदर म सात कॉल झाले माझे. तर त्याच्यामध्ये असं आलं मला, ते मी डॅशबोर्ड चेक केला ना त्याच्यामध्ये, डॅशबोर्ड मध्ये फक्. त ते बारा मिनटं जरी बोलले ना मी त्यातलं फक्त अ सहा का सात मिनिटच फक्त व्हॅलिड झाली चांगली.
नाही, कसा विषय असतो तो, इफेक् टिव्ह म्हणजे काय आता, मी एक वाक्य बोललं तर पुढचं तुमचं पण म्हणजे पाहिजे तर असं दोन्हीकडून पण बोलणं पाहिजे, तरच ते इफेक्टिव्ह होतंय.
होतंय, ह्म्म
हा, नाही तर कस होतंय मग एकटाच बोलत जातोय आणि समोरचा ऐकतो, मग ते नाही इफेक्टिव्ह होतं ना, हा असं होतं आपलं म्हणजे घर घरला म्हणजे घरातल्या घरात बोललं तर असतं, ह
मी ब बडबड ते भरप
हा तेच, तसं होतंय. मग तुम्ही तसं त्यांना सांगून तसं बोललात तर मग होईल.
म मला असा एखादा टॉपिक द्यावा लागल पहिलं बोलायच्या अगोदरच, क तु ह्या बई ह्या गोष्टी टीन वरती बोलून घ्या.
काय असं काही नाही आपण, म्हणजे असं कुठे फिरलो किंवा आपला आता पर्यंतच्या आठवणींवर वगैरे असं बोललं तरी चालतंय, हा.
तेच होत ना मग ती पण जॉबच करते ना माझ्या दोन बहिणी
हा हा हा किंवा काय आहे काम किंवा त्याची ऑपॉर्च्युनिटी असेल तर त्याबद्दल पण बोललं तरी चाललं
चालतय, हम्म तेच ना पहावं लागल आज संध्याकाळी सानिकालाच फोन करावा लागल ती पण जॉब करते परत संध्याकाळी सात वाजता येते तिथे दोघ सेपरेट राहतात ते चे हेंजबंड, म त्यानंतर तिला कस जॉबवर नेऊन परत संध्याकाळ आवरायचं स्वयंपाक करायच जेवायचं त्यातच तिचा वेळ जातो पूर्ण
हा हा
त्याच्यामुळ तिला पण वेळ असतय बोलायला
हम्म हम्म हो, होतय आणि व्यवस्थितच लागतय त्या बोलायला त्याच्यामुळे पण असं काही करत करत पण होत नाही
मग आणि किती वेळा काय होतय आपण फोनवर बोलत राहतोय आणि बाकीच इन कॉल येऊन होतात आपल्या रेग्युलर ॲपवर कॉलच्या, कॉलिंगच्या मग हा कॉल कट होऊन जातो डायरेक्ट कट म्हणजे डायरेक्ट आवाज येत नाही आवाज येत नाही काहीच आवाज येत नाही.
तर आपण जो कॉल उचलला ना तर हा होल्ड वरती राहतोय आणि समोरच्याने जर कट कट केला तर कट होतोय नाही तर मग बोलून झाल्यावर आपण परत बोललो तरी चालू राहतोय कॉल कट होत नाही.
दोन -तीन वेळा केला होता पण नाही झालं तसं
जर मग नेटवर्क वगैरे गेलं असेल किंवा समोरच्यान कट केला असेल. अस झालं असणार. म्हणजे आवाज येत नसेल म्हणून कट केला असेल असं झालं असणार हा.
तसंच झाल असेल बहुतेक मला वाटतंय तसंच झालं.
हम्म हम् नाही तर म्हणजे मी ऐकलंय चालू राहतात. कॉल
हा. की पण मी केले ना तर बंदच झाले होते डायरेक्ट कटच झाले होते आवाजच नव्हता येत मग मी पण कट केला आणि समोरच्याने पण कट केला व्ह, व्ह माणूस थांबून, थांबत नाही आजकाल पेशन्स नाही कोणाच्या मध्ये कस हाय आपलं तीस सेकंदाचे पदार्थाचे रील बघून आपल्याला सवय झाली आता आपण जास्त वेळ एका ठिकाणी टिगू शकत नाही आता.
ते तीस सेकंदच पण पूर्ण बघायचं
होत नाही, डायरेक्ट लगेच स्क्रोल करतो आपण माणूस एवढं फास्ट झाल्यात दोन हजार एकोणीसच्या नंतर. असा विषय हाय, हम्म
हम्म आणि काय मग वेगळं काय करता तुम्ही घरून? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो